हॅलो
हा मॅडम बोला ना हो येतो माझा येतो का तुम्हाला?
हो हो येतो येतोय बोला हा.
अ बोला ना
हा काय चाललंय झालं चहापानी? मी इंदौर, मध्य प्रदेश.
इंदोर अच्छा मग तिकडे तुम्ही तिकडच्याच आहात कि तिकडे
नाही माझ माहेर सातारा आहे, हॅलो आवाज येतोय ना?
हा, येतो ना.
मी माझं माहेर सातारा आहे. हो हो येतो येतोय.
हा हा हा, तुम्ही तिकड मग का जॉब
हा मी साताऱ्याची आहे ॲक्च्युली लग्न झालं ना मग इकडे आम्ही. हॅलो.
शिफ्ट झाले हा हा ह ह.
हो आमचं खरं गाव तिकडे आहे बीड जिल्हाच हो झालं झालं. आताच झालं, ह. बीड जिल्ह्यात सासऱ्यांचं गाव पण तिथं मिल आहेत ना कपड्या म्हणून सासरे इकडे स्थायिक झाले, तर इकडे स्थायिक झाले असं तर मग इकडे आलो. हा
हा हा हा हा.
हा तुम्ही कुठल?
आवाज येत नाही मॅडम
हा तुम्ही कुठल्यात म्हणलं? अच्छा हा हा, कोल्हापूर मध्येच तुम्ही सासर माहेर तिथेच का?
नाही नाही, पुणे जिल्ह्यात मला दिलेय.
हम्म.
मुळशी मध्ये दिले.
अच्छा हा हा ह.
हम्म हम्म.
बरं हा मग कोल्हापूरमध्ये काय फेमस आहे मग? पाऊस आत्ता नाहीये वातावरण झालंय पाऊस नाहीये, तिकडे आहे का कोल्हापूर मध्ये?
हो हो, हो हो, इकडे पाऊस कंटिन्यू चालुय.
हा हा
हा
कोल्हापूरमध्ये अंबाबाईला गेल ते, महालक्ष्मीला गेले होते का म
हो हो आमच्याकडचं जागृत देवस्थान आहे ते, आमचं कुळदैवत आहे. म्हणजे माहेरचं कुळदैवत आहे, हा. माहेरच कुळदैवत आहे मला अ. अ महालक्ष्मी आणि ज्योतिबा, सासरचा आहे अम. रेन हे, तुळजा भवानी आणि वीर
वीर मग कुठले?
वीर मस्कोबा नात जेजुरीच.
हा मला पण माहेरचं तुळजाप पूर आणि खंडोबा आहे, आणि इकडून सासरकडनं पण तुळजापूरची देवी आणि ते जेजुरीचा खंडोबा आहे. आणि माहेरकडून बाळ्याचा खंडोबा सोलापूर जिल्ह्यात येतो ति हम्, आम्ही तिकडे आलतो फिरायला, कोल्हापूरमध्ये ज्योतिबा, यमाई ते सगळं बघितलंय, छान आहे.
हा, हा, हा कोल्हापूरचे खाद्यपदार्थ काय खाल्लेत का तुम्ही?
हो तांबडा, पांढरा, रस्सा खाल्लाय ना. हम्म, हो, हो, हो, तुम्ही?
हा, हा मी पण मांसाहारी आहे, कोल्हापूरची लोकं, नाइन्टी पर्सेंट तुम्हाला मांसाहारीच भेट तील
हो कोल्हापूरमध्ये म्हणजे काय, ते आलं की, तांबडा पांढरा खाल्ल्याशिवाय जायचंच नाही.
पाहूनचारच तो असतो.
हो ना, आन तिथं फेमस कुठलं हॉटेल अ कोल्हापूरमध्ये असं कधी आलो, सपोज
अ तावडे हॉटेल आहे, वृंदावन हॉटेल आहे. तसे जर फेमस हॉटेल म्हटलं तर, तुम्हाला स्टे साठी. ताव हा, तावडे आहे, वृंदावन आहे.
म्हणजे, देवीच्या ज जवळ आहेत का तिथं मंदिरापाशी, का लांब आहेत असे?
नाही, थोडं अंतरावरती आहे बाहेर
हा, हा, हा
हॅलो, हा, आणि अजून जर तुम्हाला अ नास्तासेंटर वगैरे हव असेल तर सुरुभी म्हणून आहे, जे बस स्टँडला लागून आहेत. तुम्ही कधी बसने प्रवास करायची वेळ आली, तर
अच्छा, हम्म, हम्म गूड बाय. आमच्या इकडं इंदोरमध्ये पण उज्जैेन आहे, म्हणजे महा आपले ज्योतिर्लिंग आहेत ना बारा ज्योतिर्लिंग तू उज्जैन इंदोरपसन पन्नास किलोमीटरच आहे उज्जैन. इंदोरपसन एक ज्योतिर्लिंगे आहे आणि एक ओंकारेष ओंकारेश म्हणून एक आहे, ते एकशेऐंशी किलोमीटर आहे, दोन ज्योतर्लिंग आहे त्याच्याजवळ.
हा, हा, हा आन तिकडंच खाद्य पदार्थ तर काय आहे फेमस इंदोरच? अच्छा, मग हे घरी बनत की मार्केट वरूनच आणावं लागतं?
काय हाणलंय?
हे तुम्ही घरी बनवताय रोजच्या जेवणात, की बाहेरून आणावं लागतं मार्केटमधून?
तसं काही नाही, घरी पण बनवू शकतो, बाहेरन पण, बाहेरची कशी टेस्ट वेगळी असते, घरातली पण वेगळी
हम्म अ म्हणजे त्यात इनक्लूड काय असतं, आपल्या इकडं महाराष्ट्रात शेंगदाणे असतात. हे शेंगदाणे नसतात, म्हणजे असे धने वगैरे असे थोडीशी साखर असं असतं बडीशोप, बडीशोप असती असं, हम्म
असं इनग्रीअंट्स घालून मग तुम्ही तो पदार्थ घरी बनव
हा, हो, हो, हे
हो यापूर्वी तु तुम्ही कुठं
नाही, नाही मी हाऊस वाईफ आहे घरातच असते.
मी पण हाऊस वाईफ कसं आहे. हाऊस वाईफ आहे मी पण, हो हो माझा छोटा बे
हा हा अच्छा. हा हा.
हा.
हा हा हं. आमच्या इकडं हे असं वातावरण नाहीये बाहेर पाठवत नाहीत. रिक्त जरा म्हणून घरातच असं
हा हा हा हा नाही नाही, माझ्यासाठी मला सासरमधून पण अलाउड आहे जॉब साठी.
हा.
हंम हंम म्हणून मग हे कार्य अँप्सच कळलं, म्हणून घरी बसून कर चार.
हा हा हा मला पण असंच झालं, की कार्य अँपबद्दल बदल माझ्या एक हे आहेत रिलेटिव्ह त्यांनीच माहिती सांग हा हा हा हा मग मुलांमधून टाईम
ह सकाळी जातात ना शाळेत, दुपारी मग दुपारी येतात. हमं सकाळची शाळा असते ना इकडं. हंम मोठे आहेत आता, स्वतः स्वतःच करू शकतात.
हमं.
हां.
अजून इकड बंगाली मिठाई पण फेमस आहे, पण ती बंगाली मिठाई चोवीस तासाच्या वर टिकत नाही. चोवीस तासांच्या आत खायला
अच्छा आणि शेतीमध्ये काय पिकतं तिकडं?
इकडं गहू जास्त फेमस आहे, गहू इंदूरचा तिचा गहू सगळ्यात जास्त, लोकवन गहू म्हणून खूप फेमस आहे त्याच्या
हा आता आमच्या हिकडं भात जास्त पिकतो शेतात, हं त्याच्यामध्ये तुम रत्नागिरी बनतो. मधुमती बन बनतो, मेहता बनतो, सोनम. हो आहे ना.
अरे वा. आम्हाला इकडे शेतीच नाहीये हमं.
आम्हाला शेती आहे इकडे माहे सासरी नाहीये, सासरी त्यामुळं इथं जास्त नाहीये शेती जास्त, तिकड आजूबाजूला आहे पुण्यात अं सगळीकडं अ इंद्रायणी पिकतो, इंद्रायणी भात.
इंद्रायणी, इंद्रायणी तरी भात चांगला
हं हिकडं, तिकडं भात भाकरीच हो. खूपच सुंदर लागतो. हो हो, तो बनतो आमच्याकडं सासरी.
हा हा हा. मी आता येणारच आहे पुढच्या महिन्यात सातारला.
आत्याचा एक मुलगा आहे सिरीयस आहे तो. त्याला बघायला येणार आहे
हा, हा, हा, ह
अजून कोणती रेसिपी तुम्हाला जी छान बनते तुमच्याकडची जी घरी तुम्ही छान बनवताय
इकडे ना मी आल्यानंतर हे कनाय, आमच्या इकडं म्हणजे दाळबाटी फेमस आहे राजस्थानची अस ना दाळबाटी.
ते फेमस आहे आणि राजस्थानची गट्ट्याची सब्जी म्हणून एक आहे. ती पण म्हणजे अशी युट्युबला बघून बघून शिकले मी. हो मी करते ना घरात जाऊन, मी एकदा मग बघून शिकले, म सगळ्यांना आवडायला लागले ना? मग, करते मी घरी, हा आपलं, बेसन पीठ असत ना, गट्ट त्याचे भाजी म्हणजे, बेसन पिठात हे का नाही, थोडंस हिंग टाकायचा, च नी मीठ हाळद टाकायची, कस्तुरी मेथी आपली बारीक करून टाकायची थोडी.
आणि अ तेल टाकायचं, तेल टाकायचं आणि घट ट्ट ते पीठ मळून घ्यायच, एकदम घट्ट मळून घ्यायच. आणि ते वाफलून घ्यायचं, वाफलून घेतल्यानं तर असे आपण सुरळी, असे वडे कसे करू, सुरळी केल्यासारखं करायची, वाफलून घ्यायचे नंतर ऊ उकडल्यानंतर ते जे असे छोटे तुकडे करायचे, आपण हयाजे कसं करतो, आळूच्या वड्याचे किंवा कसे, तसे करायचे, तळून घ्यायचे मग. ते तुकडे, ते तळून गेल्यानंतर ते बाजूला ठेवल्यानंतर, मग ग्रेव्ही करायची आपली कच्च्या मसाल्याची ग्रेव्ही म्हणजे कांदा, टॅमॅटो, दोन मिरच्या आलं, लसूण, कोथिंबीर थोडेसे तीळ, खोबरं हे टाकून हेना, ग्रेवी करायची, मस्त आणि ते मग मस्त तेल सुटोस्तोपर्यंत परतून घ्यायची.
मग ती ग्रेवी अ मस्त झाली, की त्यात पाणी टाकायचं, मग एक पाणीला उकळी येवून द्यायची. उकळी आल्यानंतर, मग ते आपण केलेले आहेत ना, मग ते गट्टे सोडायचे त्यामध्ये. मग, ना राहील्यानंतर हाय ना, मग असा घट्ट पणा येतो त्याला जरा
हा, हा
हा, छान लागते पण, ते गट्टयाची स भाजी, पण
हम्म, हम्म, हम्म बसं मिसळ, ते मिसळ आता मी तर घरी जे तुम्हाला घरगुती मी जे बन त्याची रेसिपी सांगते, पहिल्यांदा आम आमच्या कडे मिसळमध्ये फक्त मटकी नसते, इकडं बटाटा पण टाकतात, बटाटा किंवा अजून काय तुमच्याकडं मोड उपलब्ध असतील त हा, उपलब्ध असतील तर, ते मोड पण टाक हा, म मटकीसोबत आजून दुसरे मोड काहीतरी मिक्स म्हणजे मुगाचे टाकू टाकू शकताय, किंवा मसुराचे टाकू शकताय, वाटण्याचे टाकू शकताय हा, तरी हळदी मिठात कुकरमध्ये एक शिटी करून घ्यायची पाहिली, एक दोन शिटीमध्ये
हा, हा, मी अ, मी तुम्हाला आता कॉल करू का? आता म दहा मिनिटं आपलं झाल्यानंतर मग कट करता येईल, आणि मग मी तुम्हाला कॉल कर त मग आपण कंटिन्यू बोलता ओके.
ओके चालेल चालेल हां.
हां.